ओ
अहो.
ह हा बोला बोला येतोय आवाज?
हो येतोय.
येतोय हां बोला काय म्हणता काय चाललंय?
काय नाही तुमचं काय चाललं?
काय नाही बसले ते ऑफिसमध्ये थोडा फ्री टाइम होता. मग म्हटलं विचारावं आहे का कोणी फ्री असं हां हां. तुम्ही काय करतात?
मी हाऊस वाईफ.
हो का अच्छा अच्छा बरं बरं.
तुम्ही कसला जॉब करतात?
मी मार्केटिंग डिपार्टमेंटला आहे.
अच्छा.
हा. प्रायवेट कंपनी आहे हा हा हा. तुमचं काय मग मग काय करता मग घरी मग कशात आवड कशात आहे काय तुम्हाला?
सध्या तर आता आवड म्हणजे मी आधी जॉब करायची स्कूलमध्ये पण आता माझं छोटं बाळ असल्यामुळे आता सध्या तर घरीच आहे मी हो. हम्म.
छोटं बाळ म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते.
हो खूप मोठी जबाबदारी असते ती म्हणजे खूपच छोटय अगदी चार महिन्यांच आहे आता.
हा, हा, हा बरोबर आहे मुलं दोन, तीन वर्षाचे होईपर्यंत आता काही विचार करता येत नाही
हो आणि छोट जे जो पर्यंत ते छोटे असतात तोपर्यंत आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो ना
खरं आहे अगदी खरं आहे हा म्हणजे मु लाना चांगलं समजेपर्यंत तर नकोच वि चार करायला नाही का कारण आपण कितीही म्हटलं ना की आपलं करिअर हे ते पण त्या याच्यामध्ये ते मुलांकडे दुर्लक्ष होतं
ते आणि जोप पर्यंत ते लहान असतं तोपर्यंतच आपण त्यांना एक की वळण लाऊ शकतो व्यवस्थित आपण त्यांना सांभाळू शकतो
खरंय हो, हो, हो त्यांची जडणघडण म्हणजे आपले कि कती जवळचे नातेवाईक आई वगैरे जरी असली तरी आपण स्वतः लक्ष दिलेल वेगळं पडतं
हो
हा हय की नाही हो मी पण माझ माझे मुलं चांगले मोठे होईपर्यंत मी घरीच होती जेव्हा ते त्यांचे त्यांच्या शाळेत जायला लागले त्यांचं सगळं ते इंडिपेंडंट झाले त्याच्यानंतरच मग मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला
ओके
हा काही दिवसात ण म्हणजे असं नंतर पण विचार करायला पाहिजे थोडस घराच्या बाहेर पडून
हो जोपर्यंत पण मुलं मोठे होत नाही तोपर्यंत पण एकदा मुलं मोठीे झाली की मग बाहेर पडा कारण की अं सिटीमध्ये राहणं आणि जॉ जॉबशिवाय ऑप्शन नसतं ना आपल्याना
हो आजकाल तर फारच कठीण परिस्थिती झालेलीये हमं म्हणजे आता मुलांचे शिक शिक्षण वगैरे पण एवढे महागाचे झालेत साध नर्सरीला ऍडमिशनला पण पन्नास हजार एक लाख रुपये वगैरे अशी फी आहे आता तर सध्या डोनेशन वगैरे असत ना शाळांचं तर खूप भरपू पुरे म्हणजे जेवढी चांगली शाळा बघू तेवढे जास्त त्याला फीस असते आहे की नाही त्याच्यामुळे दोघांनी कमवणं खूप गरजे
गरजेचं असत आणि सिटीमध्ये राहणं म्हणजे ही सु तःच कमावणं महाग असत आणि त्यामध्ये हम्म
महागाई असते जेवढं म्हणजे गावामध्ये ज्या वस्तू आपल्याला त्याच्या मानाने म्हणजे दुपटीने जवळपास महागचं असतं सगळं शहरामध्ये नाही का
हम्म हो ना हम्म
ग तुमच्या बाळाचे डोसेस वगैरे कुठे मग तुम्ही सिव्हलमध ते देता का आपलं प्रायव्टमध्ये वगैरे.
नाही सध्या मी आता गावी आहे. तर मी गावी गेली आहे, हो गावी असतात ना ते ते गव्हर्मेंट मध्ये देतात ना? हम् हो ते बेस्ट होते. तिथेच दिलेले आहे आता मी. हम्म आणि
हां बोला.
हम्म हम्म. बाकी तुमची मुलं केवढी मोठी?
मोठे माझ्या आता शाळा कॉलेजमध्येध्ये जातात मुलं. हा झालं त्यांचं सगळं, सगळं लहानपण आता. झालेलं आहे आता त्याच्यामुळे मी थोडीशी
अच्छा! हो एकदा मुले मोठ की मग आपण पण बाहेर पडू शकतो ना जो र्य मुलं छटी असतात. तोपर्यंत मग त्यांना सांभाळणं.
खूप असतं मोठं काम असतं ते खूप म्हणजे, आणि तुमचं तर आता खूपच लहान आहे अजून तर सगळंच त्यांना- हो ना सगळं अगदी सगळं म्हणजे आंघोळीपासून सगळंच- करून द्याय लागतं. नाही का जसजसे मोठे होतील तस तसं थोडं थोडं आपण त्यांना वळण लावू शकतो. हॅलो हॅलो येतो हॅलो आवाज येतोय का? येत येतोय ना हा हा बोला ना प तुमचं बाळ मग- तसं शांत आहे वाटतं जास्त रडत नाही का?
नाही मी इतकं काही नाही रडत पण थोडा संध्याकाळी रडते थोडंफार-
हा हा तेवढं तर पाहिजेच हा हा हां हां बरोबर आहे. बरं आहे मग तुम्हाला म्हणजे बाळ सांभाळून हे काम करता येतं तसं. तर ना हे सोपं आहे तसं हे कार्याचं वगैरे हा,
बाळाच आवरली काम आपलं -
करता येते बरोंबर आहे हां हां हां हा
बाकी तुमचं पण व्यवस्थितेत ना तुम्ही पण जॉब करता हे पण करता. घरी पण हँडल करत-
हो ते मी सगळंच करते सध्या तरी माझं पण म्हणजे तसं- हा मला वेळ मिळतो थोडा अधनंमधनं मग मी थोडा मग थोड्या वेळात थोडं काम करून घेते, मग जमलं तर घरी- थोड करते ते कस आता म्हणजे आपण- प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो ते एवढं काही म्हणजे, आपल्याला जास्त काय अस पगार वगैरे व्यवस्थित नसतो ना तिथे. थोडस आपल्याला साईड बाय साईड- काहीतरी बघायलाच लागत, त्यांच्यामुळे मग बघते मी हा.
ह हो
बाळाकडे बघायला आजी वगैरे पण आहे का?
हो हो आहे ना आजी बाबा असतात ना, राहते कधी मग कधी झोपते कधी उठ- ते एक दिवस म्हणजे एक तो बाळामध्येच निघून जातो पूर्ण.
हो मग ते तर असतच ते सुरुवातीचे दिवस तर खूप कठीण असत. तर तुम्हाला सगळ्या अनुभवातून गेलेली तर त्यामुळे असं मला जेवढं फ्रस डिप्रेशन आलं होतं तेव्हा तर माझे मुलं लहान होते तेव्हा तरी अरे बापरे मला घराच्या बाहेर कधी पडता येतं की नाही असं वाटायला लागलं होत कारण खूप असायचं मुलांचं हो ना खूप करायला लागायचं जबाबदारी हो ना हां हां हां हां
आणि लहान मुलांच कस असतं मोठे मुलं असतात ते सांगतात की माझं हे दुखतं ते दुखतं तस लहान मुलांच समजत नाही कधी रडायला लागले की हो काय समजत नाही काही दुखतय की काय
हो म्हणजे ते ना मग ते डॉक्टरांना बरोबर कळत एकदा म्हणजे माझ मु लहान होता तो खूप रडत होता आम्हाला समजतच नव्हतं का बर रडतोय मग आम्ही जेव्हा डॉक्टरकडे नेलं ते म्हने त्याचा कान दुखतोय म्हने तो एवढ लहान बाळ होतं की त्या काहीच सांगू शकत नव्हत की काय पण ते डॉक्टरांना बरोबर कळलं की त्याचा सर्दीमुळे कान दुखतोय म्हणून रडतोय म्हणे तो
हो ना आणि लहान मुलांना म्हणजे हे बालरोग तज्ञ तेच बेटर असत. त्यांना त्यांना अनुभव असतो आणि ते बाळाला बघितल्या बघितल्या सांगतात की बाळाला काय होतय काय दुखतय, हम्म.
ते म्हणजे... हो एखादा आपला फिक्स करूनच ठेवायचे डॉक्टर म्हणजे... कस मग त्यांना सगळी हिस्ट्री पण माहिती असते. मग त्यानुसार प्रत्येक बाळाची वेगवेेगळी प्रकृती त्यानुसार ते बरोबर देतात म आपल्याला औषध... त वगैरे अस.
आरे हो लहान मुलांच कस असत की आपण अस डॉक्टरला न विचारता... त्याला काही देऊ पण शकत नाही, किंवा मग आजच आपल... म्हणजे घरगुती उपाय तर खूप असतात पण आप... आपण म्हणतो की नाही काही एकदा डॉक्टरला चेक करू आपण डॉक्टरला विचारू... हम्म.
हो ते तर आहे, म्हणजे आजकाल नाही पूर्वी असायच म्हणजे पूर्वी कस म्हणजे... बायकांच्या डिलिव्हर्या पण घरीच व्हायच्या सगळ घरच्या घरीच असायच. तेव्हा काय औषध पाणी डॉक्टर वगैरे हे भानगडी नव्हत्या. पण आजकाल तस नाही राहिलेल.
राहिलेल नाही आणि आजकाल कस झालय की आज छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण डॉ.... डॉ. जातो आणि अस तेव्हाच्या काळामध्ये नॉर्मल डिलिव्हरी जास्त होते. तसे आत्ताच्या काळामध्ये सी सेक्शन जास्त वाढलेल आहे.
हो हो. आजकाल तर मुली स्वतःहूनच सांगतात सी शेक्ससेने आमची डिलिव्हरी करा. कारण ते जास्त त्रास नाही होत बा.
त्रास आणि आजकालच्या मुली म्हणजे जास्त त्रास पण सहन करत नाही.
हा बरोबर आहे मुलींचे ते संप... संपले आता पेशन्स हंह आहे की नाही बर बर हे.
बाकी काय करता मग फावला वेळ मिळतच नसेल? नाही का.
नाही.
नाही ना सध्या तर नाहीच हा.
सध्या तर आता बाळा मध्येच बिझी वेळ निघून जातो.
हा, ते बरेच वर्षाने अस तर मुलांच एकदम मुल झाले ना मग त्यांच खूप वर्ष असत म्हणजे थोडे मोठे व्हायला लागले की मग त्यांचा अभ्यास घ्यायचा
अभ्यास आणि अं ते म्हणजे जसे मोठे मोठे होत जातात तशी तशी आपली जबाबदारी वाढत जात.
एक एक जबाबदारी वाढते हो म्हणजे आपण कस म्हणतो आता होय लहान आहे मग थोडे मोठे झाले का मग आपली थोडी जबाबदारी कमी होईल पण तस काही होत नाही ते वाढतेच उलट खरय हो ना हा. आता तरी फक्त लहान असताना त्यांना खाऊ पिऊ घालायच मोठ करायच थोडे मोठे झाल्यावर त्यांचा अभ्यास बघायचा शाळेमध्ये काय चाललय बाकी मित्र मैत्रिणी काय कसे आहेत वगैरे ते अजून जास्त जबाबदारी
हात की नाही हा!
हो बर!
चाल झाले का आपली दहा मिनिट? कोणाचा तरी फोन वाजतोय मला वाटत. चालेल करते म मी नंतर ह ओके बाय. बाय बाय!